हा तु पण त्या दिवशी मी उत्तिंदा उठली. जागरणा मधून नेलं बै माझ फोन एवढा रा कोण साठी बाजू रे घाभरली आताला जागरणा गेलतो ना आम्ही तिथ आता बा मामबाऊ जाई ना तिची फोनची बेल बी. सुती सिम ती पण ते कॉमेडी करत. होती म्हणतय तुमची न माझी सेम आली म्हणे जाऊदे म्हण आपलं दोघीचं पटण म्हणे आता
ह गीता ताई. हे यांचं हे जे आलं खात. वेगळ वर काय भरपूर
आ मग मी तेस्त मली वेगळे ते सबमिट होन होते ते धरले म मग पुन्हा आल न ताई
नाही त्यांना काय केलं माहितीय तुमा ला याच्यावर त्यांनी किती प्रश्न विचारले आता समजार्यंत कसं कॉल सबमिट झाला. का लगेच कॉल लावायचा होता. तं नाही आता ए
नई का.
नै कॉल सबमिट केला का? पण साप पाच सहा सात प्रश्न हि ते आपल्याला ते विचार तो का तुम्ही ह्या विषयावर त्याच्यासोबत चर्चा केली का राजकारणाविषयी केली का? आधार कार्ड व केली का? गटाविषयी केली का? असे बरेचसे प्रश्न विचारू लागले ते.
मग ते तसा प्रश्न विचारते मग तसेच विचारा तुम्ही
हा म्हजे ते नाही त्यांचं म्हणण बा तुम्ही किती असं ते आता पन्नास पन्नास सेकंद समजा तुम्ही किती सेकंद बोलल्या बा सेकंदावर दिल. त्यांनी ते यावे एकती सोबत तुम्ही किती? सेकंद बोलल्यात सगळ्यात हायर सेकंद त्याचं नव्वद हाय तफक्त बास.
हां हा. मग धरलक नि गृहित.
धरलं पण त्यांना फक्त हायर सेकड म्हणजे नव्वद दिली. तर मग आप फक्त तीस मिनिट समजा हे तीन मिनिट तनबिने ला होणार आपले साठ त म्हजे साठ मिनिटाचं काय न
काय करा तुम्ही आता पूर्ण दहा सेकंद बोला माझ्यासोबत बरं का. आणि आपलं तुम्ही ते प्रश्न वगैरे सॉल्व करा. आता तुम्ही दोन कॉल केले ना दोन कॉल चे तुम्हाला दोनशे रुपये याल पाहिजे.
हा.
डॅशबोर्ड आहे तुमच आपलं ते पेमेंटच असतं का. तिथं दोन चेक. करा पेमेंट आलाय का तवडं
नाही त्यांच तसं म्हण नाही पेमेंटच्या बाबतीत बी त्यांचं कस म्हण आहे का तुम्ही समजा व्यवस्थितती एक सुरु करा मग तुमचे कार्य सगळ्या सगळे कार्य एकत्र तपासले जाईल आणि मग तुम्हाला पेमेंट दिलं जाईल ते पण सांगितले त्यांनी
आज सांगितलं काय आता पहिले कस होतं एक आपण एखादा प्रश्न सॉल् केला. पयल येत होतं.
हा नाही तस नाही आला तस नाही तसं नाही त्यांनी काय सांगितलं तुम्ही हे पाच कार्य सोडवा पाच कार्य पूर्ण झालेय का. मग तुम्हाला आम्ही ठरवू का तुम्हाला किती पेमेंट द्यायच एका कार्याचं. असं असं सगितलं त्यांनी. हा तसा मेसेज. ल तु
बर बर.
मग प्रश्न लई छान म्हणजे आपण जसं बोललो का
हा.
अनुसरून होते त्या दोन दोन तीन त्यातले. म तुमी वैयक्तिक बोलल्या का कूनी मानास्वत बोललं क समोरची व्यक्ती असं असं होत त्याच्यामध्ये
हा व समजा वाचन दिलं त्यांनी?
क निघा समजा. घर घरगुती बोलण्या सांगत्यात. सांगले ना का तुम्ही फ्रेंडली गप्पा मारू शकता. तुम्हाला ज्या गप्पा मारायच्याय का तुमही त्या गप्पा मारू शकता. असं पण ऑप्शन दिलं ना त्यांनी. फक्त बा समोरच्या व्यक्तीकडून. समजा आपला आपमान होतोय का किंवा तुमच्या कडून त्या व्यक्तीचा होतोय का. असं असं नाही पाहिजे फक्त बोललेलं.
आपण तस बोललोच नाही ना.
हा. तेच म्हटलं मग कारण बरेच लई चेंज ऑप्शन आले त्यांच्ये आता.
हा का मी तेच म्हणले एवढा वेळ नि लागला.
हम्म नाही मेजत. प्रश्न विचाराले जादा मी आता पुना करते तुम्हाला फोन हा.
हा हा.